हॅलो.
आवाज येतोय?
हो हो येतोय ना.
हा बोल काय म्हणतो ती? हॅलो.
बस हा. हॅलो बोल ना.
काही नाहीं मगाशी. कस काय कट झाला ग अचानक.
काय माहित.
हा ना.
माझी बॅटरी पण लो होती त्यामुळेच झाला असेल कट.
अरे हम्म जाऊ दे काही नाही. तेच सांगत होती काश्मीरच मी तुला
हा तर हा मी तेच विचारत होते की तुम्ही कश्मीरला गेले होते? ग तुझे ड्रेस वगैरे काय म्हणजे कुठून वगैरे घेतले
हा अग मी अमरावतीला गेली होती म शॉपिंग साठी कारण की इथ तर काही भेटत नाही म्हटलं एवढं चांगलं जसं पाहिजे तसं आपल्याला नंतर ऑनलाईन ह नंतर ऑनलाईन बघितले पण ऑनलाईन वर कस जास्त ट्रस्ट ठेवता येत नाही. वेळेवर धोका दिला तर काय करशील ना म्ह मग साईजचा इश्यू काय पण इश्यू येत राहते मग मी म्हटलं जाऊ दे मग अमरावती तिला गेली होती तिथून मॅक्स मधून घेतले काही टी शर्टस वगैरे फुल स्लीव्हचेच घेतले सगळे कारण तिकडे खूप थंडी असते. हा नंतर जॅकेट हो खूप मजा येत. आणि बर्फात जायसाठी तर ते त्यांचेच कपडे देतात ते घ्याव लागतात रेंट वर आपल्याला
हा कितीपर्यंत रेंट होत समजा.
अ सहाशे रुपये वगैरे पाचशे आप म्हणजे आपण घेतो त्याच्यानुसारच ते
अच्छा अच्छा
हम्म मग ते दिवसभर आपण
हा हा
दिवसभर आपण ते यूज करू शकतो. त्याचे शूज पण असतात बर्फतले वेगळे असतात ते शूज. असे एकदम ला लाँग असतात हम्म
अच्छा कशी आहे काकाची वगैरे तब्येत?
चांगली आहे चांगली आहे सगळे. तुझ्या घरी कसे आहेत सगळे?
बरे आहेत. आता आम्ही ठरवत आहे कुठे ट्रॅव्हल वगैरे कराल. तर तू चलशील का आमच्यासोबत
बघून जर मला सुट्टी असली तर जाऊ म्हणजे सुट्टीच्याच दिवशी ठरवू. मग
अच्छा कारण की म्हणजे आ दोन तीन दिवसासाठी म्हणजे आपण सगळंच सगळंच कझिन वगैरे सोबतच जाऊ असं
हो हो ना चालते ना आमचा पण विचार चालू होता चिखलदऱ्याला जायचा मग आपण सोबत जाता येते.
मी लहानपणी तशी गेलेली चिखलदराा वगैरे पण तेव्हाग एवढं अ तिथे काही एवढं म्हणजे ऍडव्हान्स
आठवत नाही हम्म नाही हो बरोबर आहे मी पण गेली होती मी साव मी सातवी सहावी सातवीत होती. तेव्हा गेलेली आहे पण तेव्हा अस एवढं काही तेव्हा एन्जॉय केला नाही असं एवढं नाही हे होत ना आपल्याला तेव्हा.
हा तिथे एवढं आता खूप ऍडव्हेंचर वगैरे खूप तिथे गाळ्या आहेत मी बसणं वगैरे. हम्म आणि धबधबे हो खूप मस्त वगैरे झालेलं.
अजून अ अजून एक तो काचेचा पूल आहे, त्या काच म्हणजे खूप मोठी अशी दरी आहे, आणि दरीच्या मधातून असा पूल टाकलेलाय. आणि तो पूर्ण का चेचा आहे, त्या काचेच्या पुलावरून असं चालत जावं लागतंय.
हम्म, आपण करू ना मजा मग जर तुला जर सुट्ट्या वगैरे असेल
जाऊ ना आपण, जायचं तर आहेच पावसाळ्यात जा गेल्याची मजाच वेगळी आहे.
हो पावसाळ्यातच जा लागते थ
हम्म.
दहावीत जाणं अन वापस ही नाही, कारण मग पेपर हायत वाटतं, होतात खूप लवकर?
हो, आता तर कसे दिवस जात तील, तुला तर काहीच माहित नाही पडणार कसे दिवस जातात, हम्म.
हा, आन आता तर आमचा रविवारी टेस्ट आहेत.
हो दर रविवारी टेस्ट राहतात आता.
हो, नाही शाळेत आहे म्हणजे
बापरे! शाळेत पण?
हो, ट्युशन मध्ये तर आहेतच अन शाळेत पण हाय, आ न कधी सांगितलं माहीत का त्यांनी? त्यांनी आज सांगितलं.
हा. हो ना आता तर डोक्याला टेन्शनच असलं.
हो तुझी तब्येत वगैर बरी आहे?
हो चांगली आहे माझी तब्येत. काही नाही ट्रेनिंग चालू आहे आता कालपासून चालू झालं ट्रेनिंग. अकरा ते सहा ट्रेनिंग असते.
हा म्हणजे ऑनलाईन असते का तू ऑफिस
ऑनलाईन. नाही नाही माझा वर्क फ्रॉम होम जॉब आहे. हम्म आताच झाला चालू. पेमेंट तस तीन अ थ्री एल पी ए पर्यंत आहे स्टार्टिंगला.
अच्छा.
हम्म आताच चालू झाला तो.
हम्म हम्म. मला हे नाही समजत आहे की दहावी नंतर करावं काय?
दहावीनंतर तुझ तुझा ज्याच्यात इंटरेस्ट असेल ते बघ.
माझा जसा बायोमध्ये इंटरेस्ट आहे.
मग बायोमध्ये तू फिशरी वगैरे घेऊ शकते. इलेव्हन्थ, ट्वेल्थ म ते फिशरी असते, इलेक्ट्रॉनिक्स असते आणि एक जनरल सायन्स असते. तर जनरल सा सायन्स मध्ये तू कस बारावी झाली की तू कोणतही तू जर तुला जर बारावी नंतर असं वाटलं की मी बायोकडे जाऊ शकते. नीटकडे जाऊ शकते किंवा मग मी इंजिनिअरिंग साठी जाऊ शकते तर तू दोन्हीकडे जाऊ शकते. कुठेही जाऊ शक तू जर जनरल सायन्स घेतलं हा आणि जर का आताच जर तुझं डिसाईड असेल, की नाही मला बायोमध्ये करिअर करायचं आहे म्हणजे, तर तु डायरेक्ट फिशरी घेवू शकते, म्हणजे तुला त्यात फिजिक्स नसणार. अकरावी बारावी मध्ये फिजिक्स तुला नंतर कुठेच नसणार. मॅथमॅटिक्स नसणार. मी इलेक्ट्रॉनिक्स कारण मला बायोमध्ये इंटरेस्टच नव्हता, मला मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट होता. होता, म्हणून मी इलेक्ट्रॉनिक्स घेतला होता. तर मला बायो सब्जेक्ट पण नव्हता, अँन्ड साय सायन्सचा फक्त केमिस्ट्री होता, मला बाकी कोणताच नव्हता. तू जर फिशरी घेतलं तर तुला कशामध्ये?
अ बायो वगैरे मध्ये म्हणजे फिशरी वगैरे मध्ये.
हा फिशरी जर घेतल तू तू पीजे नंतर तू काही नीट करू शकते, नर्सिंगच करू शकते फार्माच करू शकते, आता मेडिकल म्हटलं की मग आहे चांगलं. पेमेंट नर्सिंग जरी केलं तरी नर्सला पण आजकाल चांगलाच पेमेंट असतो. आणि ते गव्हर्मेंट म्हटलं तर ते खूपच असते मग एक लाखपर्यंत पेमेंट असते नर्सला पण
अच्छा. मग कशी आहे वहिणीची तब्येत वगैरे
वहिणी चांगली आहे तुझी वहिणी कशी आहे.
ह माझी वहि त बरीच आहे तिजे आता क्लासेस चालू आहे.
हो आला होता तिचा फोन मला सांगत होती लॅबमध्ये जात असते म्ह बँकिंगचे क्लासेस
अच्छा तुम्ही या ना आता कधी इकडं आपण एकत्र जाऊ मग
हो ना तेच तीच ते म्हणत होती की चेखलदऱ्याला जाऊ म्हणे आपण त्यामणे
हा. मग आपण मग आता कधीच आपण कधी सोबत तर गेलो. नाही एकदम कझिन वगैरे तर मग कधी एखाद्या वेळेस तरी जाऊ. हा मजा या त्या सोबत म्हणजे सगळे अ म्हणजे सगळे मोठे मोठे मुलं मुली राहतात तर मग
हम्म नाही त्यात मोठे नाहीत पाहिजे आपले म्हणजे जे एजेड लोक आहेत ना ते नाही पाहिजे. हम्म आपण आपले असलो की हा हम्म. आपण आपले असलो कि मजा येते मग हा.
मग झाले का तुमं जेवण वगैरे
जेवण झाले आज उपवास होता म्हणजे बाकीच्यां न होता मला नव्हता.
हा मी नाही केला उपवास कोण करते उपवास वगैरे
हम्म मी नसते करत.
मला होत पण नाही सूट उपस्त असते.
हो ना माझ. म्हणजे असं काही नाही आहेे पण तरी असं वाट जाव द्याव काय म्हणजे असं अर्जंट थोडी करण
हा.
पुढे करावच लागतात मग
आणि म्हटलंच अवद्या एवढं काय टेन्शन घ्यायचं उपासन घेप असतो.
हम्म कधी ना कधी तर कराच ना
नंतर मग तेच करावं लागते. मी फक्त ते मोठ्या मोठे उपास असतात ना आश आषाढी एकादशी वगैरे महाशिवरात्री ते करत असते बस. की कोणतेच नाही.
अच्छा.
हम्म मला एक ते एक महाराजांनी सांगितलं तर पाच मंगळवार कर म्हणून
हा हा.
तर मग मी ते ते केले होते देवीचे सांगितले होते. केले होते ते पाच
हम्म. मग कस चालू घरी बाघरी.
चलं झालंय एक ते वैभवलक्ष्मीचं व्रत असते ते पण करत असते मी जर शुक्रवारच असते ते
हम हम. हा मग कस चालू आहे घरी वगैरे हॅलो.
हा चांगलं चालू आहे
हम्म अच्छा नाही काकाची तब्येत म मदत बिघडली होती म ना
हो नाही ते वर्षातून एकदा त्यांना तस होतेस का आता डॉक्टरला सांगितलं तर एक गोळी चालू ठेवा म्हणे मग काही असं होणार नाही म्हणे हम्म हला का हो तर उद्या अमरावतीला जाणार आहे ते चेकअप साठी
अच्छा तू जाणार आहे का मग त्यांच्यासोबत
नाही नाही माझा भाऊ अन पप्पा दोघच चाललेय त्यांचं ते तिथली ट्रीटमेंट चालू आहे ना
हम्म या मग कधी भेटायला निघळ
हो येऊ ना तुझ कशी चालू आहे शाळा आताच चालू झाली असेल शाळा
हो आताच तीस जून पासून झाली चालू
हो का ट्युशन कधी चालू झाले मग
अ एक जून पासून
तिथे कोणकोणते सर सर आहेत मग स्कॉलर अकॅडमीला
अ सगळेच सर आहेत म्हणजे सोळंके सर आहेत अजिंक्य सर आहेत देश देशमुख सर आहेत अनेक जाधव मॅम म्हणून
देशमुख सर ते जुनेवाले देशमुख सर का तुषार देशमुख
अ नाही नाही नवीन आहेत म्हणजे आम्हाला नाही आहेत हम्म
अच्छा अच्छा हा हा सगळे नवीन फक्त सोळंके सर एक ओळखीचे वाटत मला बाकी सगळे नवीन वाटत आहे
हा ते होते आधी
हम्म हम् अच्छा फिजिक्स कोण शिकवते मग माझच छान चालू आहे आता थोडं टेन्शन कमी झालं एक
हम्म
हम्म
मग कसं काय
तेच म्हटलं फिजिक्स कोणते सर शिकवतात
फिजिक्स अजिंक्य सर शिकवतात
आणि मॅथस
मी आज सोळंके सर शिकवतत
अच्छा आणि सायन्स.
सायन्स जाधव मॅम शकते.